हॅलो.
उठली का.
हॅलो.
हॅलो. हॅलो
हॅलो
येतोय ना आवाज आवाज येतोय म्हटलं. काय तनुची मम्मी काय?
बोलना
काय करताय? म्हणलं जायचं नाही का कामाला?
आं आवाज नाही येइ ना काय?
माला एक काही बत नाही त करुण दे मला फिरा तो मोबाइल हम्म
ह अ
खाली दिलं तिने मोबाईल ठेून म कुठे आवाज येउ राहिला त्याला स्पीकर पण नाही काही नाही ऑप्शन
नाही ना त्याला स्पीकर नाही जवळच ठेवायला लागतो
हां आ
थोडा पण बाजूला गेला तर आवाज येत नहि लगेच
तूम्ही किती किती मिनटं बोलल्या?
जेवढं होईल तेवढं आता काय करती लईचे ना ग ते
माझे पण बाकी ना माझे फक्त सातच झालेले आहे.
हो का मग तू काय कर मला दुपारी माझ्या नंबर वर कर. हा त्यांचा मोबाईल मध्ये चालतंय माझ्या मोबाईल मध्ये चालत नाही. पण कॉल येतो....... हम्म
मॉल बन मध्ये पण तसच होतं कॉल म्हणजे लागतोय पण लावता नाही तेे
हा मग तेच होऊ लागलं कॉल तर येतोय ते आता सोमवारपर्यंत चालणारच नाही बहुतेक. ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना.... हम्म वरतुनचं प्रॉब्लेम ए तो ऑनलाइन चा.
हम्म...
कस चालु ए कॉलेज... अ
शाळेत दिली का डिव्हीजन त्यांनि
हाव गेले पोरं गेले शाळेमध्ये तुला सुट्ट्या आहे वाटत.
हम्म
कॉलेजला सुट्या ए
हाव आता पेपर झालाय अजून सुट्या येत दहा एक तारीखे पर्यंत.
होय प्रोब्लेम चालुये सध्या
हा .
अग सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे तो एरर दाखवता. फोल्डिंग पाठवता परत ते.
हा तेच.
फोर जी तर लगेच चालत नाही नो इंटरनेट म्हणून सांगते लगेच फोर जी ला.
हा नेट पण चालत नाही इथं.
नाही ते आता हे वातावरण पण नाही ना व्यवस्थित लोड पण येतोय ना त्याच्यावर. भरपूर काम चालू आहे ना सगळीकडे दुसऱ्या राज्यामध्ये पण चालू आहे ना काम. हम्म. काय मग आणखी काय चालू आहे.
काय नाही सवासने आहे करू राहिला पुरी आणि ते.
हाव का.
त्यांना येऊ दे .
अभ्यास चालू असं ना.
हा.
हाव का सकाळी सकाळी संध्याकाळीच मोबाईल राहतो मला दुपारी नाही राहत.
हा मला तर रात्री सांगितलं काकी ना म्हणे त्यांची पण कॉल बाकी घे म्हणे त्याला कर म्हणे.
हो ना दुपारी कर तुम्हाला आता.
हा.
आता माझ घे मी काय तुले जास्त कॉल करीत नाही आला त्यांना घई राहते सकाळी सकाळी मला पण घई राहत.
तुमचे किती आहेत तीस कॉलच आहे का?
हा तीसचा आहे. तीस कॉलच आहे. ह . हे तीस आणि दुसरे तीस साठ कॉल कसे घ्यायचे.
बाबो.
हम्म. दोन वेळेस येते ना ते.
हम्म.
आलं का?
हम्म.
मग येव तेव्हा समोरच येतं मग.
मला माहित नव्हतं मी तर मम्मीच्या फोन मध्ये एक एक मिनिटेच बोललेले.
जसं सिच्युएशन आहे तसंच करणे आपल्याला आता ते दहा मिनिटं पण लवकर नाही होत ना.
हा तेच ना.
बोलून बोलून पण तसंच.
बोलून बोलून काय बोलणार आहे मेहंदी पीस काय बोला म्हण काय नाही नाही तर दोन तीन घंटे बोलतो आम्ही.
काय करायचं शैक्षणिक, राजकीय
हा गंज बोललो.
तुम्ही आता शिकताय ना आ तर शैक्षणिक घ्यायची. थोडे फार राजकीय घ्यायचे. आमचं कस आहे आमच्याकड त स्वतः गरबड राहते.
होय.
वेगवेगळे मुद्दे घ्यायचे बदलून बदलून.
त बघू आज कर नाही पूर्ण उद्या चा शेवटचा दिवस वाटतं.
हा उद्या शेवटचं आहे ना.
अ त्यांन म्हणे नंतर ब्लॉक होऊ जाईल.
काय माहित आता काय. ते शेवटचे मुलगी का?
हा तिथ व्हॉट्सअपला मेसेज आलेला आय ना.
मला तर टास्क येईल नाही ना मग
हेच टाक्स आलेलं आहे त्यालाच सांगितलेलं हे. तुमी जर एकते एकटसारख लोक नाही केलं तर तुमचं ब्लॉक होऊन जाईल.
हव का?
हम्म.
काही बघितलं नाही मॅसेज.
तुला आजच करण नाही तर मग उद्या चालतं की नाही चालतं.
हाव.
झाला क स्वयंपाक?
हाव स्वयंपाक झाला. आवरण चालू आहे आताअजून भांडे भांडे धुन फारशा भरपूर बाकी.
कीती झाले आहे की स्कुटीचे क्लास हो?
आ?
स्कुटीचे क्लास?
झाले ग पूर्ण येऊ लागली आता चांगली.
हवका अरे काल काय शिकल होते मीटिंग मध्ये?
अग बिझनेस ट्रेनिंग होत ते.
हव का?
मस्त होतं ग यायला पाहिजे होते.
म्हणजे मुलांचं पण होतं ते आमचं छोटे पण होत वाटं.
हा एटीन इयरच्या वरती चालतय ना उद्यम आधार म्हणजे. तुम्ही पण समजा कॉलेज करता करता काही काही मुलं साईड बिजनेस करतात ना.
हा हा.
त्या टाईपचं. होते ना हे होते ना अ तुमचेच होते ना दोन तीन जण. आपण साईड बिझनेस पण करू शकतो समजा कसा उद्योग करायचा काय? एम एसएमई म्हणजे काय जीएसटी म्हणजे काय असे मुद्दे घेतले त्यांनी. थोडे खेळ पण घेतले बोर होऊ म्हणून छान वाटलं फ्रेश वाटलं अस. करते मी तुला कॉल आ थोड्या वेळात.
हां ठीक आहे चालल.
हा चल.